हा बोला की जरा फोन आला शाळेतून मुलग्याच्या शाळेतून त्याचा काहीतरी प्रोजेक्ट आहे म ते मॅडमांनी ते काहीतरी प्रिंट मोबाईलला हे केले ना पाठवले ते जरा प्रिट काढून उद्या पाठवा असं सांगत होते ते.
नाही मी म्हटलं प होया कर माझा कधी प्रॉब्लेम होतो ना मध्यंतरी प्रॉब्लेम होत होता ना अ फोन मध्ये लागायचंच नाही वगैरे म्हणून मी तुम्हाला म्हटलं बघूर करून बघ बघूया झाला तर लागला तर बघूया नाही आता मी वाट बघत होते मॅसेजची.
अ नाही नाही मेस ज हां ते म्हणजे कस झालं तुमचा जे कॉल चालू होता ना आपला तेव्हा तो कॉल वेटिंगला चालू होता पण आता स्कूल मधून आहे म्हटल्यावर हे होत म्हणजे काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून मी म्हटल पहिला विचारूय मॅडमना. काय झालंय मग तेच त्यांच काहीतरी प्रोजेक्ट आहे ना त्याचा प्रोजेक्ट दिलेत मंडेला. मग त्याची काहीतरी प्रिंट काढून त्याच्याकडून ते सेंटेन्सून उचलुन दिले त्याच्या डायरीमध्ये ते सगळं परफेक्ट करून घ्या म्हटले.
हा मुलांचा अभ्यास म्हणजे ना आपल्याला डोक्याला ताप असतो.
हो ते टेन्शनच आहे आणि परत ते काय राईम कोम त्या काहीतरी कॉम्पिटिशन आहे त्याजी पण काही सांगितल त्यांनी ते करून घ्या आणि त कस सगळ्यात पार्टिसिपे होतो त्यामुळे मला सगळं करून घ्यावं लागत नको म्हटलं तरी नाही मी घेणारच.
मग बरं आहे चांगलं आहे उलट मुलांना हाऊस अस
ह त्यांची आज काहीतरी विजिट होती व्हिजिटला गेलेला तो कुठ तरी. बाहेर घेऊन गेलेले मुलांना हा रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन असं सगळं.
हा ना हा मुलांना आणि आता ना म तुम्ही बघितलंत काय म- म्हणजे तु आता तुमचा मुला इंग्लिश मिडियमला आहे ना.
अ हो.
हा पण आता सध्या ना मराठी मीडियमला बघितलंत का तुम्ही अ मुलांना लहान मुलांना अंगणवाडीच्या मुलांना किती चांगलं शिकवलं शि कवतात माहिती आहे खुप चांगलं शिकवतात माझ्या भावाचा मुलगा आहे ना तो ते लोक आहेत ना लहानच आहेत अजून पण त्याच्या वर सोबतचे बाकीचे पण आहेत ना ते सगळे ना एवढं त्यांना म्हणजे म-महाराष्ट्राच्या अ मुख्यमंत्री कोण आहे म पहिलं फळ हा पहिलं फळ पहिल फुल असं म्हणजे हा राष्ट्रीय फूल वगैरे सगळं सगळं माहिती आहे. सगळं माहित आहे हा सगळं माहित आहे ह्या वयात. आपल्याला तेवढी त्या वयात आपल्यालात त्या वयात आपल्याला शाळेला जायचं म्हणजे रडायला
हो आधी पु रडत जायचो आम्ही.
आधी नाही हा मारून जा जा मारून स्वतःहून जात होता जातात आता.
नाही त्यांना जा म्हण
त्या म्हण हो
त्यांना आता घरी राहीच म्हणजे घरी शाळेत गेल्यानंतरच खेळ माहिती आहे ना घरात थोडी आम्ही कोण खेळत नाही खेळू पण देत नाही की त्यामु ती मुलं पळतात शाळेला पहिला
आणि तेच बरं आहेत त्यांना शाळेत गेल्यावर कंट म्हणजे थोडा वेळ तरी भेटतो मित्र वगैरे ते आता मी राहते हा घरी कोणच नाही घरी या तेवढं पुरतच टाइमपास आणि मग आता सध्या जरी पावसाच्या दिवसातूनण खाली बाहेर पाडा पडतच नाही नाहीच पडत कोण आणि आणि आता अ लहान आहे त्यामु मी पण त्याला कुठे पाठवत
हो आपण पाठवतच नाही ना मातीत वगैरे खेळतो म
हो ना तेच तर पहिला खेळ किती होते आपले अ किती खेळायचो ना आपण दोरी उड्या लपनडाव लपाछुपी
आणि खेळायला पण त्यांना सोबत कोणय आहे ना खेळायला
हा मेन चा हम्म
त्यामुळं हे होतंय आता आता काढला आता उठला
नाही आपण असं म्हणतो खेळायला सोबत म्हण के ना आपल्या वेळ तरी कोण होत खेळायला आपण पण हा मग आपण जात होतो ना त्यांच्या घरी जा आता तसे पण दुसरीकडे पाठवू का मुलांना
नाही आता पाठवू शकत नाही तेवढं सेफ पण नाहीे आता पाठवणं
हा तेच ना पहिल्या घरी तसं काय नव्हतं
पण तरी पण आम्ही हा दोन दोन तीन तीन भावंड होतो ना काकांची मुलं आम्ही अस मिळून पाच सात जण होतो आता हा आमच्यात तरी हा एकटाच आहे त्यामुळे हला कुठं पाठवायचं
तेच ना हाच प्रश्न होतो नता आम मही पण गावी वगैरे गेलो ना तर असतात गावी कशी सुट ेला वगैरे मुलं येतात ना आम्ही जसे जातो तसे ते लोक पण येतात ना मग तेव्हा असतो पण ते कशी ओळख नसते दोन चार दिवस त्यांची ओळख करण्यात असं सगळं होऊन दिवस दन निघून जातात आणि आठ दिवस भे हा आठ दिवस जायच्या वेळे ते खेळतात आणि मग त्यांना पण तिथे राहावं असं वाटतं पण आपल्याला काही पर्याय नसतो यांच्या शाळा वगैरे चालू होणार असतात आणि इकडे जा तिकडे जा ह्या पहण्याकडे जा आता गावी गेले तर होतच ना तस त्याच्यातच दिवस ते निघन जातात त्या मुलांना खेळायला खेळ
मिळणं माहितच नाही आता नुसतं घरीच असतात
हा गावी जागा वगैरे असते सगळं असतं पण त्या मुलांना खेळायचं म्हणजे माहित
माहित नाही आता आमच्या आ आता मोबाईल आणि टीव्ही मु मुला अजिबात
हा आणि मेन तेच झालं तर सध्या मोबाईल आणि टी व्ही टी व्ही आपल्या वेळेला पण होती पण आपण खेळायला लागल की आपलं टीव्हीच इंटरेस्ट
हो आणि एवढे एवढे चॅनेल वगैरे असं कुठं होते वेगवेगळे चॅनेल बदला बदली एक जर दूरदर्शन त्या सह्याद्री लावलं की तेच दिवसभर बघावं असं एवढे चॅनेल वेगवेगळे अस नसायचे
नसायचे आणि आता ह्या मुलांना लहान मुलं आहेत तरी त्यांना कार्टून लावाय लागत आधी उठलं की त्यांच चालू
चानेल वेगवेगळ प्र हे आहेत ते
हम्म त्यांचे पण वेगवेगळे आहेत तेच ना या मुलांच एवढं हे झालंय ना टीव्ही आणि मोबाईल मध्ये तर आ काय बघायला उठलेल्या जरा
जन्मला मुल वर्ष पण नाही तोदा एक महिनाभर महिनाभर आता लगेच मुळ कसं करतो आपण पण व्हिडिओ कॉल हा हम्म ते व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ कॉल करायचां त्यांना मग ते व्हिडिओ कॉलच्या प्रकाश पडतो त्यांच्या चेहऱ्यावर मग ते त्यांना सवय होते
तेच ना त्यांना सांगते का त्यांना लाईट जरी दिसली ना मोबाईलची तरी ते
हो लगेच डोळे मोठे करून
हा आणि थोडी मोठी आता माझं तरी आहे ना थोडा देत जसा मी देत नाही जास्त त्याला मोबाईल खाताना वगैरे माग तो देत नाही पण कधी तरी त्यातील काम अरजनट असेल ना काहीतरी इमर्जेनसी असेल ना मग त्यावेळला नाही जावं लागत जरा शांत बस हा शांत बस जरा बाबा कंटाळाला बस घरा गप्प बस हा मग मोबाईल दे ह मग मोबाईल त्याला मोबाईल देते पण इंटरनेट चालू नाही ठेवत मग आपण जे डाउनलोड केलेले आहेत ना त्याचे व्हिडिओ तेच चालल
पण आता तो लहान ते लहान आहे प तोपर्यंत पण मोठं झालं की त्याला सगळं समज तर नेट कुठं चालू करायचं डाउनलोड कसं करायचं गेम कसे घ्यायचे त्यांना शिकवायला पण लागत नाही
ते तर आहे पण आता सध्या तरी मग काय करतो मी अस चालू करून देत नाही पण नाही दिला ना आ लॉक. वगैरे उघडून देते मग आणि मग त्याला म्हणते तुझं तू लाव मग युट्यूबला जात. आणि ते व्हिडिओ बघत राहतो त्याचे.
अ मग ते मुलांना असं सांगावं लागत नाही कि इथं आहे. थोड दिवस ते लॉक बघितलं की लॉक पॅटर्न जर असेल लॉक पॅटर्न पण तिनी. बघून बघून ते शिकतात लगेच
शिकतात हो तेच होत
तीन वेळा त्यांच्या समोर उघडून बघ हे करायचं त्यांच्या समोर आपण पॅटर्न काढायचा एक दोन वेळा तिसऱ्या वेळी ते आपोआपच बघून लगेच काढून ओपन करून ठेवतात
तेच ना आता मुलं एवढी स्पीड वळत त्याच्यामुळेच ते झाले हो स्पीड आपण म्हणता एवढं त्यांचं डोकं चालतं ना त्याच्यामुळे ज त्यांच आपल्या वेळला कशी आपले डोके कशी
हिजातले आहेत ना ते काय आपण एकोणीशे शतकातलाय आणि दोन हजारच्या शतकातला आहेत ना त्यामुळे फरक असणार की तेवढा
तेच ना एवढं आहेत ना आताची बर करत
तेच आधीची आधीची चार मुलं ती आता एक मुल सांभाळायच नको झाले
नको हा मी तेच बोलते की आधी लोक. सांभाळायचं ते म्हणतात ना आम्ही कशी सांभाळले मुला आम्ही कशी सांभाळले. पण तशी नव्हती ना आमच्या वेळेला मोबाईल वरती आमच्या वेला.
मोबाईल नाही आणि तिथं शांत बस म्हटल्यानंतर तिथंच बसत होतो आम्ही आता मुलाच नाही ऐकत.
ऐकत नाही बसत होत शांत आणि शांत घरात आपण राहायचोच नाही. त्रास द्यायला आता हि डोकं घर डोक्यावर घेतात.
आणि शिक्षक शिक्षकांना तर एवढं घाबरत होतो आम्ही आणि शिक्. तस शिक्षा पण करत होती छडीला घाबरत होतो आता छडीचा प्रकारच नाही.
आता नाही आता तो प्रकार म्हणजे काय आता जरी टीचरने हात लावला ना मुलांना तरी प पालक कंप्लेंट चालू होते त्यांची माझ्या मुलाला का मारलं म्हजे आणि हा आता हे चाललंय मुलांना आणि ना मध्यंतरी मार मारामारीचे प्रकार भरपूर झाले होते ना त्यामूळ ते सरकारने तो मारामारी बंदच करून टाकले.
अ काठी विदाउट काठी काठी नाही ते शाळा शिकवा. पण ऐकत नाहीत मुलं आपल्याला हे करत नाही ते काय करणार आहेत.
आपल्याला आपला एकटा आहे तो आपल्याला ऐकत नाही आणि ती ती पन्नास मुलं एका टीचरला ऐकणार आहेत. ऐकणार आहेत का तो पण विचार येतो ना. तरी पण ते लोक काम करतात थोड म्हणजे! चार पाच तास सांभाळतात त्यांना. तेच म्हणायचं पण आता सध्या हा त्यांना पण तो लोडच असतो ना आपण म्हणतो त्यांना कळत नाही वगैरे पण लोड असतो. त्यांना पण तो, आणि पहिल्यासारखं शिक्षण पण राहिलेलं नाय.
हो शिक्षण पण जास्त टफ आहे.
हा पुढचं सगळं टफ आहे आणि अ म्हणजे समजून घेणं आपल्यालाच अवघड होतं समजून घ्यायला. त्या लोकांना त्यांना ते समजावून सांगण म्हणजे मुलांना पण आवडच आहे ना त्या लोकांना पण.
हो!
आपल्याला एकट्याचं म्हणून आपण जमून करून घेतो त्यांच्याकडून.
आणि सगळी मुलं सारखीच नसतात.
नसतात आणि सगळ्यांना जमेलचं नस तना, त्यांना पण ते अवघडच असत पण वेगळीच असते ओ डोस ना
एक स्लोली असतं एक फास्ट असतं.
हा तेच त्यांच त्यांच्यामध्ये पण खूप हे होतात. प्रॉब्लेम येतात टीचर लोक त्यांना पण बोलणं पण चालत तेच आणि लहान मुलांचे बुक्स वगैरे किती हे झालेत आहेत. अ किती चेंज! त्याला कलर करा आपल्याला त्यावेेळेला कलर का आपल्याला पाटी होते आणि पेन्सिल होती पाटीवरची पेन्सिल आणि बुक्स आता नर्सरी पासूनच त्यांना चालू आहेत.
पण दहा दहा बुक्स आहेत.
हा मग तेच ना कलर वगैरे नर्सरी पासूनच त्यांना चालू तेच चालू आणि ते पण कंटाळता आता करणार का आपण या या जगाचीच कॉम्पिटिशन आहे त्याच्या पुढे आपण काय करणार मुलांना पुढे आता जर केलं तर मुलं पुढे जात नाही केलं तर मग मुलं पाठीे राहते आणि हा आणि या दुनियेत आता सध्याच्या ह्याच्यामध्ये पाठी राहून काय चालणार ना पुढे जावं पाहिजे आणि अशे ती वेळ येणार आहे ना पुढे जाऊन मुलं चांगली शिकलेत सगळं चांगलंय पण त्यांना नोकऱ्याच